े सल
येेतोय आवाज
हा हा येतो येतो आता यायला लागला हॅलो
मध्येच ब्रेक होतोय
हो का हो आता मला येतोय तुला येतोय का
हो मला पण आत्ता यायला लागला
हा मी आता मी जरा थोडस बाहेर आले म्हणजे दाराच्या बाहेर आले म्हणजे मग बोलता येईल आपल्याला हा हा हा काय म्हणताय काय चाललंय कसा चाललंय उद्योग
उद्योग चालू आहे हळूहळू वाटतो या ऑर्डर वगैरे अ हा त्याप्रमाणे घेत आता
हा आणि मग काही नवीन नवीन काही सुचतय का अजून हां बोल
हो आता नवीन नवीन डिझाईन काढल्या आहेत प बघू आता ते प्रत्यक्षात हे करायला पण जरा वेळच लागत
हो ह नाही मला पण इकडे काही दि डिझाईन वगैरे काही नवीन सुचलं तर मी सांग सांगेनच तुला प्रश्नच नाही
ह हा
हा जरा थोडस कॉन्टॅक्टमध्येध्ये राहिलं की आपल्याला एकमेकीना मदतीने एकमेकींना पुढे घेऊन पुढे पुढे जाता येईल हो
पण मग ते फिनिशिंग पण आलं पाहिजे त्याच्यात कारण मग खूपच असे बारीक असेल तर मग ते खूप गिचमीिट दिसते ना डिझाईन काय ते समजायला पाहिजे तेवढं म्हणून मग जरा ते थोडस
मग आता ह आता तुझं वेगवेगळ आता नवीन नवीन डिझाईन वगैरे अस मग तुला सगळं पहिल्यांदाच आणून ठेवावं लागत असेल ना वेग म्हणजे बल्कमध्येध्ये
हा डिझाईन म्हणजे तयार करा बाकी लोकर वगैरे तर असतातच ना तर मग कलर कॉम्बिनेशन करून ते तसंच
अच्छा म काय काही जणांचा वेगळं पण असेल की नाही मला हे नको ते नको पळापळ
हा मग ते म्हणून मग ते बनवून नाही ठेवतायत कारण मी थोडेसे चार पाच आयटम असे बनवून ठेवते पण कोणाला कलर कॉम्बिनेशन वेगळं हवं असतं त्यांच्याप्रमाणे द्यावं लागतं
सॅम्पल म्हणून एक आपल्याकडे ठेवावं तर लागतच ना
हा ज असं एक दोघं जण असतात की नको आम्हाला हा कलर पाहिजे मग याला कॉम्बिनेशनला तुम्हाला कुठला वाटेल तो द्या तुम्ही पण मोस्टली आम्हाला हा पाहिजे कलर असं मग ते माल तस कस्टमाइज करून द्यावं लागतं क्रोशाचे हार वगैरे करते रेडी रांगोळीच पण करते ते म्हणजे ते रांगोळीचच असत मेन आपली खरी रांगोळी हे प रेडी ट य
हा म्हणजे ते जाळीत हे करतात म्हणजे चाण्याच्या या्याच्यात ते तसं करतेस का
नाही नाही हे ओळच पी शीट वर असतं म्हणजे आता रांगोळी मॅट कसं आपण ठेवतो रेक्झन वर वगैरे असत तस ते ओएच पी सीट वर आपली साधी रांगोळी चिकटवलेली असते
अच्छा अच्छा अच्छा अगं मगी ना खूप जणींना विच विचारलं की मला ब रांो कर का आपल्याक बड असत ब रांंगोळी मला तयार करून मिळेल का विचारलं होतं मला खूप जणींनी तर बघ एकदा प्रयत्न करतू ते डिझाईन करून कि बोडनाची रांगोळी मिळेल का वगैरे हॅलो. हॅलो.
ते हॅलो
हा आला खावाच
हा आला आला त्याच्यावर आपण पराग ठेवतो ना म्हटलं
हा पराठ ठेवतो पण मग हा रांगोळीवर पराठ ठेवतो पण ते रांगोळी म्हणजे कशी? अ मुलींना आजकाल वेळ नसतो. काढता येत नाही. मग ती तू तयार केलेली रांगोळी त्याच्यात न ते अ ते मिळाली ना खूप छान होईल म्हणजे त प्रय त्न करून बघावं लागेल का काय?
ते आता कसं आहे? खाली म्हणजे आता कर पेंट मार्करनी असं व्हाईट नि ते करता येईल.
हा तस तस जर मिळालं. तस नवं जर करता आलं ना.
रांगोळीने शेडिंग करून एखादा बेस ठेवायचा आणि त्याच्यावरती रांगोळी ठेवायची.
आणि मग ते होल पाडायचे. किंवा मग होल पाडून पण आपल्याला करता येईल ना.
नाही होल पाडून तर मग तो साचाच झाला म्हणजे मग तुम्हाला प्रॉपर रांगोळीच काढावी लागेल ना. ही कशी? ठेवली की झालं असं.
अच्छा! अच्छा! अच्छा! म्हणजे तू ते चिकटवायच म्हणजे तू रांगोळी तयार करते तसं ती चिकटवायच्या सारखंच करून देणार.
हा म्हणजे ती फक्त तिथे ठेवायची खाली ते तशी आणि त्याच्यावर परात वगैरे ठेवून आपले कार्यक्रम असं अशी असते, ती रेडी रांगोळी, कारण मग आता अ सात चा बनवला म्हणजे, मग परत आलंच ना रांगोळी टाका.
हो हो हो हो, बरोबर आहे बरोबर आहे.
ह्याला ती झंझट नाहीये.
मग आता ते बघ मला जरा, बघ करण करणं तयार करता येते. ते का तसं तयार हो होत असेल, ना तर मग पण एखाद्या गेलो, की आपण प्रेझेंट देतो ना आपण. रिटर्न प्रेझेंट देतो, किंवा आपल्याला आपल्याला असं वाटतं की, आपण काहीतरी द्यावं बाबा.
हो हो हो.
तर ते देता येईल, आपल्याला ना आपल्या आपल्या याच्यात देता येईल, ते एक चांग चांगलं गिफ्ट पण होईल ना चांगलं. म्हणजे दुसऱ्यांना काहीतरी, द्यायचं वेगळं उगीच तर ते तसं होईल.
हा असे खूप जातात, रेडी रांगोळ्या म्हणजे आता सात वारांच्या रांगोळ्या आहेत. ते पण रिटर्न गिफ्ट म्हणून घेतात, बायका आता म्हणजे सणवार चालू झाले, ना मग हे चालूच होऊन जाईल, आता परत मग हळदी कुंकू आहे आपलं संक्रांती.
मी मध्ये एक साचा घेतला होता ना, अ मध्ये एक बोडण्याचा साचा आला होता, पण तो आपल्या अधी आप आपली चार ह्याची रांगोळी चार रेष्यांची रांगोळी नाही का? ते प्रॉपर नाही येत. ते वेगळ वेगळीच रांगोळी आहे, बोडण्याची रांगोळी म्हणून आम्हाला सगळ्यांना साचा दिला. तो पण ते बोडण्याची ती रांगोळीच नाहीेये, वेगळीचं ये आणि ती बोडण्याची म्हणून दिली.
हो, का?
हा.
माझ्याकडे पण आहे, मी पाठवते तुला ते डिझाईन ती पण प्रॉपर आहे का? बघ नाही तर मग तुझ्याकडची डिझाईन पाठव मी तयार करून देते.
हा, चालेल चालेल चालेल, आपण म्हणजे कारण-कारण कसं मला ते प्रॉपर मी किती दिवसाची शोधतेय की पण आता असं करू- करूयात बाबा कि बो- बोडण्याची रांगोळीचा साच्या वगैरे करून घेऊयात. पण ते जमतचं नाहीये, कोणालाच ते आतापर्यंत जमलचं नाहीये. मग शेवटी मी माझ्या माझ्या लेकीलाच म्हंटलं, की बाबा मला करून दे त- तयार करून दे. मी तयार होई पर्यंत, त्याच याच्यावर चालू राहू दे.
हा, साचा मध्यंतरी मी वाच होत कुठे फेसबुक वगैरे, पुण्याला मिळतो वाटतं ना?
नाही मग तोच त पुण्याहूनचं आलेला आहे, तो साचा मी आता म्हंटले तो.
अच्छा!
नाही मिळाला, मला व्यवस्थित हा बोटनाची वाट वाटत नाहीये, मी आता म्हणजे लोकांचे ड डोक्यात बसवते ते कंपलसरी कि बोडण्याची रांगोळी आहे. कारण, पुण्याहूनचं आलेली पण ती आप जी काढतो, ना चार रेशांची ती तशी नाहीये.
अच्छा! ती डबल रेषांचीचं असेल ना, काहीतरी
हा. तर -तर मी आता तुला पाठवेन रांगोळी
हा हा.
ह ता तसं बघ तयार करता येतीये का?
हो, पण मग असं व्यवस्थित आहे, ना ड्रॉइंग म्हणजे कोणी एखादं चांगलं हे काढत असेल.
अगदी अगदी अगदी प्रॉपर प्रॉपर करून मी तेच सांगितलं ना, हिच्याकडून करून घेतली मी तयार करून घेतली मी एकीकडून तीच आता तुला पाठवते मी आणि मग तसा चर्चा करताय येतय का बघ.
हा. नाही साचा तर नाही. यचा मी रेडी रांगोळी करून पाठवते वाटलं तर मग ती चालत असेल तर बघ.
सा लोक येते ना. तर माझ साच्या साच्याच येते नाही लेकीन मला ते ड्रॉइंग काढून दिलंय कस काढायचं हा म्हणजे ड्रॉइंग काढून दिलं म्हणजे मग मुलींना दाखवता येतं ना हे असं करायचं बाबा त्यांना येत नाही ना मग तिने दोन तीन हॅलो हा दोन अच्छा दोन तीन स्टेप मध्ये मग तिने करून दा दिलंय मला अ म थोडस आत हॅलो हॅलो येतोय आ मी थोडस थोडशी जागा हलवली ना की आवज जात े पाऊस चालू आहे ना हो हो काही झाल तरी कंपलसरी एका एकादा जाग्यावर उभं राहायचं प्रश्नच नाही म तर पाहिजे ना काहीतरी शाळेच्या आठवणी परत न्यू नको कर
हा अंगठे धरून उभं करायची आणि पाठीवर पट्टी ठेवायची ती पडली नाही पाहिजे
आपल्या मुलांना करा मग कशे कसे रागवतात कसे रागवतात बघा मग
त्यां उच्चारलं की लगेच आपल्यावरच उकडतील
नाही काहीतरी अनुभव आला असेल आपण पण असं पण डायरेक्ट म्हणू शकत नाही पण आला असेल त्यांना पण काही अनुभव
ह
म्हजे जावेजाच्या व्यवसा कस आहे ते
हो खरंच आहे. आपल्या वेळेच तर काही मुलं करणारच आहे.
शक्यच नाही आता पिढी आपण म्हणतो ना पिढी बदलली वेळ नाही तस विचार पण बदलणारच ना जसा जस समाज बदलेल तस आपण पण चालत राहायच पुढे पुढे त्यांच्या बरोबरी नाही आपण आपली पावलं उचलायची
हो हो
म्हणूनच नवीननवीन शिकून घ्यायचं. नवीन नवीन काहीतरी करत राहायचं.
हो
हम्म अगं हो तुला सांगायचं. म्हणजे. अ मध्ये तू रांगोळी पाठवली होती. ना याचे डिझाईन ते आवडले बर का खूप आवडले. सगळ्यां. न खू हो. हो. हो हा ते डिझाईन खूप आवडले. आता त्याची डिमांड जास्त येईल. बघ बघ तुला फोन येईल. त्यांचा हा
चाल चालेल.
हा चालेल चालेल चला
हो हो.
ठीक आहे. ठेव मग करू. परत फोन नंतर ओके. ओके. ओके बाय. बाय